हॅलो, हॅलो.
लो.
हां आला का आवाज? ह लो हॅलो.
हॅलो.
येतय का आवाज? हो आवाज येत नाही का? आत नक करू मंग.
न
हॅलो. हॅलो.
बाहेर हा हॅलो.
हॅलो येतय का? हॅलो. हॅलो. हा येऊन नाही राहाला का आवाज?
डेख.
हां.
दे.
आवाज येत नसल तर कट नकॊ
माया कॉल हे होते ते चालूच ठेव म. मालुस ठेव काय पण बोल. हो. हो.
तेख.
मालुच ठेव मतलं.
व्हा
हा आलास नाही का आवाज?
हॅलो.
भाहेर येना.
हा
बाहेर या म्हटलं नेटवर्क नाही.
हो
ते काय घेत
एक दोन
हो का मग काल तसच केलं हो ते राजेश चरीने काय केलं अस आवाज नाही येत तर कट केला. म्हटलं मग कट नको करू नाही आला आवाज होऊ देत जाय पूर्ण मिनिटं.
हो हो आवाज.
महिमाचा आलता मगाशी रात्री म हो ना तेच ना.
हम्म आवाज नाही आला तरी कट. आवो ते जांभूळ खाल्लं ते जांभूळ अटकल्या सारखं झालय.
बोल ना.
ह
काही नाही देव पूजा करून राहीले.
हम्म.
हम्म आता करायचीच होती हम्म झालं तू झाला स्वयंपाक?
नाही अंघोळच होयची आहे म्हटलं.
हो का.
का नाही हो योगा करतो ना मी तास योगातून जाते एक दिवता.
हा हां हां
वड होते नाही आले
हा हा न डेली येतात का.
हम फिरायला जाणं सोडलं तर मग घरीच योगा करतो ना.
हो आता पावसाच खूप हे आहे ना.
ते पावसाचं जाव नाही वाटत तिकडे काळा काळा चेहरा पडला होता ते.
हा फिरू फिरू
म आता घरीच ते ऑनलाईन क्लास जॉईन केला म एक तास सकाळी. सत
ते सांगत असतील ना हे खायचं नाही ते खायचं नाही.
हो सांगतात ना ते.
हा डायट बी करायला लागते.
ह भात नाही खात तेलकट नाही तळलेलं नाही.
हो
पण झालं ना वजन कमी बरचस कमी झालं वजन.
हो काय
पोट पण कमी झालं. पूर्ण होत तेच पाहिेल काय करतो एवढं मोठं मा सांगावर.
हो काही नाही वजन कमीच पाहिजे.
मराठी. हम्म.
हम्म
चांगलं नाही दिसत ना तिथे मोठं दिसत म्हणून.
हो, चांगलं
हम.
हां. शरीर हलक वाटतंय. हम्म.
सोबत बोल आणि सपनाताई सोबत बोल. आता मला काहीच नाही वाटत, आणि बाकीच्या सगळं. बोलायला एवढं मला भारी जाते. अशे लवकर टाईम नाही निघत.
ते सवय पडून गेली ना. आता राजेश्वर सोबत याच्या, सोबत नाही बोलत तू कधी.
ना त्याच्या संग बोलत नाही, मग असं मला येतंय टेन्शन. रूपा आणि बालिताई संग काय नाही वाटत, आता बालिताई ओळखीची आहे. तिले हे करतो.
हो, हम्म हम्.
आता आपण काही बोलतो.
हो, आता आपल्याला माहित आहे. काय बोलायचं काय?
झाला
स्वयंपाक नाही स्वयंपाक राहिलाय, घरच आवरत होती किती पसारा. घरातलं हा, घरात पसारा ते फ्रीज मध्ये, हेच्यात तेच्यात भाजीपाला आवरला.
हम्म.
मी गेले का मगं,
नाही जायचंय अजून, जातात आबाळ खूप आहे इकडं.
हो, आबाड इकडे ही आहे.
हम्म.
हम्म.
जेवण करून जातात का, मग जेवाल घरी येतं.
जेवायला घरी येतात ना दुपारी.
म.. चांगलाय.
हम.
मग आराम स्वयंपाक.
हो, दोन वाजता येतात मग, आरामशीर करत असतो.
हम.
हम्म.. काय हे पिल्लं त्रास देतात ना, मग
हो.
हो. बोल.
तू नाही करत
योगा नाही करत त मी ते, मला प्रॉब्लेम सांगितलेला आहे ना तर ते सध्या नाही सांगितले. ते पिरेडच्या ना. ते पिरिड झाले ते, पिरियड नाही येत का ओ, ते डॉक्ट क्टर तर म्हणे, थोडे दिवस बंद करा ये बाई.
हम्
ह बंद केला मग किती वेळ झाले महिना झाला बंद त्या ते पोटावर त पडते ना.
हो पडतन जमा होते पिस पि सांगतात दोन तीन असत त्यांना सांगताना पुढते.
हम.
मग पिरियड आला नाही एक वेळा दहा बारा दिवस लेट झाला मग ते व्यायाम केले की बाततच झाला म्हण.
हम्म.
हम्म.
चंगल
म पडत ते म्हणून
हम्म हम्म
ह कुठं गेलं आहे.
कोण
आ
आयुष्य नंदीकडे माझ्या
हो हो
हो तिकड गेलेला सुट्ट्या
का तला सत्या त्या का म्हून कॉलेज मध्ये जात नाही का ते?
नाही कॉलेजमध्येध्ये जास्त रेग्युलर नाही करत.
हो का
हम्म रेग्युलर नाही तरर
ते तर कॉलेज चाल
आ
अ झाला कॉलेज चालू.
काय म्हटलं.
साक्षस नाही झालं का म्हटला कॉलेज चालू.
साक्षीचही झालं पण साक्षी सध्या नाही चालली आता जाईल. सध्यां एवढंही नाहीये.
हम्म
त्या कॉलेज मधून फोननाही आला सध्या हम्.
दूर आहे का मग कॉलेज का गाडीच जा लागते.
हो दूर आहे ना कॉलेज इथं कुठे जवळ आहे. दूर दूरच अस ब.
मवते म्हण स्कुटीमम्मीही घेऊन जातो म्हणे दवाखान्या
हो
का म दिना नाही का?
अं
म्हे का माहि नाहीत तथ म्हणून
एक महिना कायला दोन दिवसात
दाख र
चॅप्टर हाय ती लय.
हो
अ सगळं ज. म ते घरातले कामही खूप करू लागती आता. लय करते का. हो लय करते घरातले काम.
हो का.
हम्म. काय ता नाय मन. हो हो ते फक्त सायपाक धुन. लई स्वैपा आण हेच करतो भांडे.
हम्म.
ते सगळं घर आवडते रोज झाडजूड. करते फरशापुसते. हम्म पाहिजेच ना काय करतो मग.
हम्म मग पाहिलं.
नवऱ्याचे इथं नाव निघ ते नाही तर मग काय अलग निघा कामाच जीवार आल.
हो.
हाय का नाय. ह आजकालच्या पुरी. हॅलो.
हा.
आजकाल त्या पोरे डेंजर आहेत म्हटलं.
मग डेंजर ना.
आपले दिवस निघून गेले.
हम हम.
हम हम.
अमृताना मातीच्या घरात कसे काढले मय दिवसा. मातीच्या घरात. एवढं खटलंय नंदा देर भाज्या जावा ह.
हम. बरोबर वेळ आली की आपण निभून घेतो.
हम.
जोपर्यंत अंगावर पडत नाही तोपर्यंत हायस्.
हम.
पहिले कि तेन नखरे होते आमचे. पाच पुसते का तू. पहिले लय नकरे होते आता बसल शांत. आता कश तरी ऍडजस्ट करा. आता शांत बसलो.
हम्म. हम. झालं का मग आता चांगलं चालय का एचा धंदा.
हो व्यवस्थित आहे चालू.
मधात म्हणे सपना ताई जॉब पाय म्हणे.
हो नाही व हो ते आता उन्हाळा असला की लेय हे होत. आपण कसं लवकरच हेऊन जातो खचून जातो.
धाग द्याव लागते तुम्हाला.
धंद्या पाण्याचं काय आहे कधीच ऊन सावली चालूच राहाते.
हम्म.
हम्म हा ये. पाऊस काही येत नाही तुम्ही वाट पाहिली पण पाऊस काही आला नाय. हा ते दुकान लावायची होती ते दुकान लावून राहिलेत. पावसाची वाट प राहिले पण पाऊस काहीनाही दुकान लावल्यावर कौची म्हणजे ते याचे काम जास्तीचे हम्म
देण्याऱत पण एक दिवस ये नाही
नाही ना
ह ब
पाून राहिले तेला वाटलं आता होईल पाऊस येईल पाऊस कसला पाऊसून घ्या तकडे चालू आहे का
नाही पाऊस कधी पडलाय नाही
आभाड हा इकडं गच नाहीय आभड काळ काळे
गेले का